हॅलो
हा मॅडम आवाज येतोय का हो येतोय मॅडम
हा हा तुझं पण आलं मला काय होतं कालचं
कालका आणि प्रसुती ह का
बा
येथून ह्म हम्म शहाण्याहून तिला रेफर केला ना तिकडं नंदुरबारला माझ्या हा जाऊची मुलगी होती तिला
हां हां
तर मग पोटात संडास करून दिलं होत बाळाने आणि गर्भाचं पाणी क हा बाळ चांगलंय आता
अच्छा आणि आई आई पण व्यवस्थित आहे ना आता
हो आहे पण व्यवस्थित नाही प्रसुतीसाठी पण खूप अडचण आली तिला परत पहिली प पहिली खेप मग
हो पहिले
ह हो म्हणून उशीरच झालाय
अच्छा
तीन वाजजेच म्हणजे जागा झाली म्हणून सांगत होते गर्भ पिशवीच तोंड उघडलय म्हणून सांगत होते ते डॉक्टर पण तिला जोरच येत नव्हता मग काय
बापरे मगं म्हणजे आधी शहाणाला घेऊन गेले पीएस तिला मग नंतर शहाणावरून नंदुरबारला पाठवलं असं होतं का ते
नाही चहाण्याचे ते निलेश दादा आहे ना त्यांनी पण म अ आधी सोनोग्राफी करून बघितली ना तेव्हा रिपोर्ट दाखवला त्यांना व्हॉट्सअप वरत टाकला मग बघितला मग गरभचं पाणी होत ना ते पहिले आधी सात सेंटीमीटर होतात आणि नंतरून मग अ सहा अठ्याशी झालं मग ते गर पूर्ण दिवस पण झाले न नऊ तारीख निघून गेली मग रिस्क आहे म्हणून लगेच पाठवलं
अच्छा
जरी इथर जर रात्र थांबले असत ना मग काहीतरी झालं अस
झालं असत बरोबर बरोबर बाळाबाला पण आणि आईला पण धोकाळता
हका हो आणि तिची सासू पण मनस होती म्हणे अ दोन दिवस थांब इतस सांगत होते
हो आणि सासू कुठली नसिब बापरे हो ना हा का त्यांना काय माहितीय इथे आताच्या काळात
हा ह हा त्यांना आधी नाही का म्हणजे ते आताच्या सेंद्रिय शेतीच कुठं खानाच नाही तसला आपण आणि हा तेच म्हणे आधी तर असंच घरी डिलेव्हरी होऊन जात होत आता कसं
हो मणा आता नाही होत म्हणा त्यांना सिझर करावा लाग मुलाला किं आईला काय झालं असतं त्या जबाबदारी घेतली असते का असा विचार कर होत म त्यांना
म्हणून ते डॉक्टर पण सांगत होते लेखी ती मागून घ्यायला जायची होती म्हणून ते आशा वर्कर होती ना अशा ताईंना पण पाढ होते म्हटलं घेऊन जाणार पण सांज ऐकत नाही होती ना मग च राहिले म काय सांगावं आता ह्यांना कसं समजाव मग तरी पण मग तेरा तारखेला जाणार होते तेरा तारीख तर मग रात्रीच ते साडे सहा ला डिलीवररी झाली तेव्हा पण बाळाने पोटात संडास केली होती रात्रभर तस राहिलं असतं मग किती अडचण आली असते हा बापण नाही पण हा ना ते बाळ पण हातात नाही आणि तिला सात वर्षानंतर दिवस केले
हो का सात वर्षानंतर
ह हो
कठणत मग असं असेल तर रिक्स नाही नाही घ्यायला पाहिजे ते हॉस्पिटलमध्येधच जायला पाहिजे
तर दोन अभाषण झाले तिचे म्हणज गर्भपातच झाले अससद हा दीड दीड महिन्याच झालं मग थांबतच नव्हतं म्हणून पूर्ण ट्रीटमेंट केली त्यानी हो उचार केला नंदुरबारलाच डॉक्टर अनकलली तेव्हा तिला थांबलं
अच्छा असं असं होत का
हम
म्हणजे थांबायचेच नाही मग कोणाकडे याने ट्रीटमेंट केली होती मग ती बाई तिचे सासू ह
त्यािची सासूला पण सांगितलं म्हटलं पैसे तर येतात जातात म्हटलं प्र म्हणजे ह खाजगी दवाखान्यातच आपण करून घ्याव डिलेव्हरी तर मग नाही म्हणे आपण नंदुरबार ला जाव म्ह
नंतर तुम्ही हे करताय ते त्याच्यात पण तुम्ही एवढी कंजुसी करताय
हा तेच मणत
तुम्हांला आठ मुली खर्चच नको हा ना मग आईला काय झालं असतं तर...
हा तेच तिला पण सांगितलं म्हटलं बघ हा अशी विचार मग माणूस महत्वाचा कध पैसा काय
हा ना पैसा तर आज आहे उद्या नाही कमवून घेऊ पैसे काम काही करून
जीव राहि ना तर मग कमवून घेतो आपण
ह
हम्
आता कुठे? आता
नंदुरबारलाच आहेत अजून तिला वरून परत पाजत नाही ना दूध नाही येत आहे आजून
हो का? तू स्तनपान कसं करायचं काय वगैरे सगळं सांगितलं का?
सांगितलं तिला असं बाळला कसं पकडायचं ती पद्धत पण सांगितली तिला आणि ते नीट धरायचं बाळाल पण तिला ते टाके दिले ना मग तिला मांडी घालून पण नाही बस येल मग तिला म्हटलं तर झोपूनच एका साइडला आहे पाज म्हटलं थोडे दिवस हा आणि दुसऱ्यांनी पकडला ना ते बाळ उलट जास्त रडतं ते
हो तिला ते सांगायचं तूज्या जवळच राहू रस जेवढ तू जवळ बळाला गेशील तेवढ दूध
हा लवकर ये तिला सांगितलं ना मी म्हणजे हार जे ह संप्रेरक असतात ते बदलतात आपडल्या शरीरातले भावनिक राहायचं पोराविषयी म्हणजे बाळाविषयी पण थोडं प्रेमळ आपलं भावना असतात ना त्याच्यामुळं ते आपोआप दूध पण यायला लागत पण काय आताच्या मुली हॅलो
हा हा
आवाज ये
हो येतंय पण थोडा ह म्ह अटकल्यासारखा.
हम.
आता ह्या मग हा. ते चिडचिड पण नको करायला पाहिजे मग हे स्तनपानावर मग. परिणाम होतो त्याचा.
हा, चिडचिड करत होती का ती?
हा मन म्हटलं तिला म्हटल असं नसत. मग आपल्या दुधामध्ये मग फरक पडतो. म्हण, आणि तेही. हा, ते शतावरी कल्प वगैरे त्याच्यान पण चांगलं दूध येत तर मग ते पण घ्यायला सांगितलं तिला.
हम्म ह.
ह्, दिवस थांबतात ना तेव्हाच जर घेतलं ना ते डिलिव्हरी झाली का लगेच चिक दुध यायलाय. लागत पण आपले लोक.
घितलं मग त्यांना नाही नाही घेतला. मी तर माझ पण दिवस गेले होते तेव्हा मी म्हणजे सहाव्या महिन्यापासून मी ते शतावरी कल्प घेतलं होत. तर डिलेव्हरी झाली का लगेच दूध याय लागत. दुधास धार लागायच, हा.
होय होय, हे आहे आपल्या लोक करत नाही आणि काही लोकांना माहिती पण नसतं ना.
माहिती पण नसत प्रत्येक आईच तोच प्रॉप, हा.
हम्म माहित नसतो आणि एवढं महागाचं आणून खाणं म्हणजे त्यांना
ते दुधामध्ये एक-एक चम्मच सकाळ संध्याकाळ घ्यावं लागतं ते.
हो, का.
हम्म. डिलिव्हरी झाली कि मग लगेच ते चिक दूध याय लागतं मग ते अर्धा तासात चीख, दूध पण पाचता येतं आपल्याला.
हो, ना.
बाहेरा हा, मग ते नाही का ते अमृत, असत. बाळासाठी, आई साठी पहिली लस असते महण. त्याच्यामुळे हा ते प हे. काहीच आजार नाही होत असं सांगतात डॉक्टर लोक. त्या दिवशी हे नाही का पहिलं लसीकरण असतं म्हणे बाळात.
हो बाळच पहिलं लसीकरण आईचं दुधच आहे.
हो आणि त्याचाने जे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून सांगत होते ते.
हा बाई.
आतड्यांचे आजार काही आजार असतात ना हे नाही होत म्हणतात.
हम्म, आणि ती बघ जिदेंत्र काय-काय होती ती. हा, ती पण डिलिवरी झाली का?
हा मुलगा आहे तिला.
मुलगा आहे काय?
हो.
ह कधी झाली ती?
अ. परवा.
परवा झाली का हा तीची पण तारीख गेली होती ना?
हां तारीख गेली होती तिला पाळीची तारीख पण आठवत नव्हती ना.
हा हां हम्म
त्याच्यामुळं चुकीचं झालं ते. नाहीतर तिला जुलैची तारीख दिली होती परत सोनोग्राफी. हां
केल होते.
हो. ती सांगत
चांगलंय बरं झालं
हां बाळ हातात आलं तेच महत्त्वाचं म्हटलं काय आपण इतकं जास्त ते साठी उपचार घेतो दवाखान्यात त्याचा काहीतरी शेवटी हातात फळ येण्याच्या टायमाला आपण पैशांचा विचार करतो मग खूप चुकीचं वाट हे विचारसरणी माणसाची कशी आहे.
तेच झालं ना आपली अंजली इथे इथे करून घेईल म्हणून. ती इथे त्या उपकेंद्रामध्ये करायला गेली परत घेतलं ना तिथे स्वतःचं नुकसान करून.
डायरेक्ट हॉस्पिटलमध्येचालली गेली असती तर चांगलं. झालं असत ना.
हां
एवढा खर्च नसता झाला तिचा एवढा त्रास पण नसता झाला.
हां काय करताय मॅडम? हो.
हो
त
हम्म